हॅलो
हॅलो
हा येतो का आवाज
हो येतो येतो
येतोय ना अरे मग माझा का लागत नव्हता हो
माहिती ह बोला
काय म्हणते कशी मस्त
हा हो बरी ये बरी ये जरा खो खोकला जरा आहे बाकी - काही नाही आता आज काय ताप वगैरे नाही ये. बाकी ठीक हा बाकी बरी ये हम्म
ते पाऊस वगैरे आहे की नाही तिकडे
पाऊस आहे ना सकाळपासून आहे पाऊस आज काळोखच करून आहे.
हो इथे सुद्धा हम्म वारा पण तसाच तेवढाच ये. आज सांगितलत ना पाऊस न्यूज मध्ये हो
हम्म हम् हा हा तस म म्हंटल आज अचानक एवढं नुसता अंधार अंधारच झालंय आज
ह् नाही नाही आज पाऊस सांगितलाय बातम्यांना तर
हम्म हम्म उगाच गाडी आणली मी
ह
ह मग काय हिला आणायला जायचं होतं. तर पण मग पावसामुळे मग जायलाच नाही भेटत हम्म हम्म
हम्
ह मग गणपतीचं कसं काय
गणपतीच हा तयारी अजून आहे व वेळ ये ना तसा अजून.
हम् तेच मी पण म्हंटलं आता थोड्या दिवसांनी साफसफाई हळूहळू घेतली तर होईल ना
होईल हो हो ब
नाहीतर मग कसं एकतर भे आपल्या आहेत त्या भेट उठल्या पाहिजेत वेळेवर
हो वेळेवर हो हो हो हो हो मग नंतर एक दिवसं ठरव, आणि मग त्या दिवशीच त्यांना म्हणा या तुम्ही आणि एका दिवसात त्त करून घे म्हणजे एक दिवस पूर्ण त्यालाच दयून टाक.
नाय होणार ना पूर्ण. सगळंच ना आपलं अक्ख दोन दिवस तरी लागतील आणि तिसरा दिवस मग भांड्यांना असं.
असं ना? हं
हाआ, सगळं करायला ना कसं? त्या पण दपतात ना शेवटी. पण काय कसं करायचं तर व्यवस्थित असते पडदे धुण्यापासून सगळंच ना? ते काय म्हणा आपलं आपण करतो पण बाकीई पुसायचं वगेरे सगळं हं, ते सगळं बघ, हो हो आणि मी तस समोर पाहिजे नाही तर मग त्या थांबत पण नाहीत
नाहीत. हा, बरोबर.
त्यांना पण येतो कंटाळा वा
न एकटं नाही, सोबतीला कोण असेल तर काम पटपट होऊन जातं.
हो हो, तेच त्यांला सांगणारे तू पारचा वेळ आपला तुमचा पण दुपारचा वेळ माझा पण दुपारचा वेळे करून टाकू. नाही त एक दिवस सकाळीचं बंद ठेव, म एक दिवस सकाळपासून करू, असं करून घ्यायला लागणार शनवार किंवा रैवारचं असं. अअखह तेव्हा कुठे होईल ती सगळे
होहो हो.
पणआता ठरवायचे तेच ते बोलतात श्रावण चालू झाल्यावर जाऊन येऊ. श्रावणात ठरवतो ना?
श्रावणामधे हो का?
हं हं, दरवर्षी आम्ही श्रावण लागल्यानंतरच ठरवायला जातो. हा हा, नियमच लावून म्हणजे हे केलं आम्ही. हा हा, हा होओ.
हं चांगल्या हं
काय वणता?
नाही म्हटलं चांगलं आहे हो म्हंटलं तसं ते, एक नियम ठेवला तर सगळ्या गोष्टी
होतात. हो हो, प्रांजलचं, यांचं चाललंय दोघींचं. कधी मम्मा गणपती बाप पा ठरवायला जायचं म्हणून ते काल बोलले की आत्ता एवढ्यात नाही, श्रावण चालू झाल्याशिवाय कुठे आपण करतो? मम्माला विचार, म्हटलं नाही आत्ता आता नाही श्रावणातच.
हां बरोबर.
हम्म, हम्म.
ओके
ह आम्ही कसं गा हे माझ्या मु मु ह्याच्यात डोंबिवलीला राहते ना मावशी? तिच्याकडे कसं पूर्वीपासून गणपती येतात ना? आम्ही गावी बिवी नाही जायचो. गणपतीला तिच्याकडेच मग ते ते लहान पणापासून असं बघितलेलं आहे की ती पण श्रावणातच जाणार ना ठरवाला जाणार
जाणार हा बरोबर
हा असं तिथे बघत आले त्यामुळे असं वाटतं चांगल्या गोष्टी कशाला सोडायच्या
सोडायच्या नाय खरंच आहे आणि तर आपल्या चां चांगलं आहे ते चांगलंच घ्यावं हा पुढे न्यावं माणसाने
हा तेच तेच म्हणून म्हटलं
हम्म
स्त्रियांना पण ते पटलं तर बोलतात नको आपण श्रावणातच बरोबर आहे शुद्ध ह्याच्याने आणि शुद्ध मनानेच आपण हे करू
हो बरोबर
हम्म या वर्षी पण बोलताय जरा एकदम पण मोठी नको त्यांना जरा टेन्शन येतं
हो हो हो नाही खरंच आहे टेन्शन येत हो हो नाही बरोबर खरंच आहे खरंच आहे ऍक्च्युली ते कारण उगाच ते आपल्याला तेवढ झेपलं पण पाहिजे ना वजन
हा हा वजन वजनच हो हो आणि असं काय होतं हे एकटेच असतात त्या लोकांकडे कसे दोघं तिघं जण आहेत पुढे पण येत नाही
नाही बरोबर
हा पुढे पण नाही येणार आता या वर्षी तर मला गेल्या वर्षी तर मला हात लावायला लागला हा मम्मी मी नाही मी आम्हाला काहीच नाही टेन्शन अच्छा मी त्यांना पण नाही टेन्शन काय बघत राहिलेले मग सगळे हा असं काही नाही माम
नाही का गणपतीला हो हो गणपतीला काय पुरुष लोकांनी उचलंच नाही
हो असं काहीच नाही मग आमच्या मावशीकडे तर एक वर्षाला आम्ही आणायचो घरात
हो हो हो
मामाची मुलगी म्हणजे आम्हाला त्या ती द्यायची आणायला
आ म्हणजे तिकडून आम्ही एक वर्षाला तर मुरबाड वरून आणलेला हा म्हणजे जे जे ताई आहेत आमची तिच्या घरात म्हणजे बनवतात मोरबाडची ताई आहे तिच्या दीर बनवतो त्याच्याकडनं आम्ही घेऊन दादा आमचा मला आणि माझी मामाची मुलगी ती वारली ना तिला घेऊन गेलेला गाडी करून आम्ही घेऊन आलो तर मावशीने आमच्या दोघींच्या हातात आतमध्ये घेतला मग तिचा मुलगा असून सुद्धा
मग पण असं काय प्रथा नाहीच आहे की ते हा हम्म
आता तुमच्याकडे पण नाय तेवढं कॅज्युअली घेतात कि नाही आता कुठच्या कुठे पोहोचलाय
पोहचलाय हो हो हो हो ना मी पण आम्ही सुद्धा गणपती विसर्जनाला आम्ही सुद्धा गणपती मूर्ती उचलून घेतो थोडा प्रत्येक जण घरातला प्रत्येक माणूस थोडा थोडा वेळ गणपती उचलुन
मग पावणा आहे तो. त्याला त्याचा आधार ते करण गरजेच असत. तर ती सांगते उलट स सगळ्यांनी आरती ती पण सगळ्यांनी घ्यायची. इथे मुलींना देत नाहीत. मुलींना नसते आरती करायची म्हण तात गणपतीची. म्हटल अस काही नसत. आपल्या मनावर आम्ही लहानपणापासून करत आलोय. आरती हो
हम्म, नाही आम्ही सुद्धा घेतो. घरातला प्रत्येक माणूस आ रती घेतोच. आरती करताना प्रत्येकाकडन आरती व्हायलाच पाहिजे ना. घरातलच पाहिजे हो. ओके चांगल आहे.
थांबा एक मिनट. मला एक तर काहीच दिसत नाही आहे. तर तो पण न पाहायला. हा हा बर
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म तेच ते ब थोड डेकोरेशन वगैरे त्याची तयारी वगैरे सगळी
हो हो केलय हो. मखरच हे करणार आहे.
हा
बस होत. हा मखरच हे करणार आहे. आणि बाकी काय करायच ते काय माहिती आता बघू. काय सगळ्याच गोष्टी ह्या वर्षी ही जरा जड जाणार आहेत.
हो हो हो ते आहे. पाहिजेत हो हो. गणपतीच आपल्या तो करून घेईल बरोबर सगळ वेव
करेल हो मग काय, तेच. करेल करेल हम्म, आमची पण आता सुट्टी त्यांना सांगणार आहे सुट्टीस टाका. म्हणजे इकडच पण टेन्शन नाही येणार. थोडा वेळ का होईना, उघड असण गरजेच आहे ना. कारण पाहुणे वगैरे येतात. म्हणजे अचानक कोणाला गरज लागते पण ना.
लागते पण खर
हा म्हणून म मी त्यांना सांगणार आहे सुट्टी ट्टीच टाका. मला नाही वेळ तर तुम्ही तरी बसू शक ता थोडा वेळ. हा जरा उघड ठेवण गरजेच आहे.
गरजेच आहे. नाही खरच आहे.
हम्म, सांगूनच ठेवणार त्यांना.
हम्म हम्म हम्म
बघू आता कस काय होतय ते.
हो, इथे पण हे लोक सगळे सुट्टीच टाकतात ना?
हो ना मग, ते टाकायलाच पाहिजे हो वर्षातून. असच त आपण कुठे फिरायला वगैरे जात नाही. हा
हो हो हो
त मज्या तिथे पाच सहा दिवसच फक्त. त, हा तेवढीच मज्जा करतो ती.
ते हो, नाही तर कुठे जाणार.
जाण नाही का. काय नाही होत. हा, वर्षभर आठवणीत राहतात तेवढे दिवस. हं हं हं पणं ते हांय चालूं केल्यांपासून बरंस म्हणजे खूंप चांगल्या गोष्टी होतं आहेतं.
होतांयेतं.
हम्मं त्यांच्या आशीर्वादाने चांगलं आहे सगळं. हम्मं. दूंर दूंर हो हो खरंच आहे. हां
मी.
कायं नांय.
हं
मोदक बनवायचं हे बनवायचं सगळं. सहा पांच दिवसं पांच प्रकांर कायं बणवायचे ते लिहूंन ठेवायला लागतांत. गेल्यां वर्षी तरं मी लिहूंन ठेवलेले. एकटीला नाहीं जमतं नां आणि.
तयारी करूंन ठेवतं त्यांची मंग म्हणजे लागणारं सामांन आपणं आधींच आणूंन ठेवतो. लोकां नाहीं आपल्यां हे बनवायचं आहे मगं आयत्यां वेळी मंग घ घाई होतं नाहीं त्यांची.
होतं नाहीं हो. तेचं आणि मंग हम्मं कारणं नां कायं होतं एकटीलां मंग सुचतं तेचं नाहीं वेळं ही लागतं कायं करूं असं होतं त्यांपेक्षा म्हटलं लिहिलेलं असलं नां कां पटंकन त्यां दिवशी ते आहे मोकळं व्हांयला होतं. पटंकन विचांर करतं बसलं तरं ते नाहींच होतं मंग ह्यांला विचांर त्यांला विचांर कांय करूं कायं करूं त्यांपेक्षा सगळें सहा दिवसांचे मेनू एकदाचं ठरवूंन मोकळी होते.
होकं हां मंग कायं बरं आहेे.
हम्मं.
ठीक आहे ठीकंय चालेल चालेल चलां बोलूं आपणं सगळं होतां रेहेतां
हां चलां बांय.